हॅो हॅलो.
हॅलो हा आताला
आताला मी ते
जय झबधरा
पहिल्यांदा एक एककाच वेळेस होत माझ मोबाईल मध्ये म्हणजे एकच टास्क केला म्हणून म
हा.
नंतर डबल तुून लागला का नाही तेव्हा दोन झाले. ल नऊ लाख तीन झाले आता हे चौथा आहे पहिला म्हणजे पाच पाच टास म्हण दिचे ना पाच काम
हो
हता
मग काय ना
काय ते जेवण झाराण गोळ्या खायच्या होते का सापडल्या नाही का
पण जे रात्री आपण घाल्लायचेरा
हो
अव त्या गोळ्या संपल्या होत त्या दोनच गोळ्या होतात एक एक म्या खाली एक एक तुम्ही खाल्ली
असं का ते म्हणली होती तू
हो
तर मला वाटलं की होते का काय
अ हा
नाही का
एकदोस मी खाला एकडोस तो म खाला
मग वा तम मी त्या चार चार चार आणल्या होत्या
हम
तर डॉक्टर कडे का बिलतो परवाला ब तो
परवा हो
परवाला मी एक खाली रात्री एक सकाळी खाल्ली संध्याकाळी एक एक मी खाल्ली एक एक तू खाल्ली आहे ना
हो
चचाईसपले ता उढ्या दुख नाही बोर
हो उद्या जा
हम्म
उद्या म आलं क
होा उद्या जाईन प उद्या दुखाय नाही पाहत म ते
ह
नाही तर रोगंच लकडायचं काम कापल्यावरतला दुखलं असतं ग
हो ते कदर अस चिर पाडाल काय नाही मामली
अच्छा का काय माहीत पण ते डाऊटच आहे जरा म्हणजे शंकाच आहे.
नाही नाही ते जास्त नाही कापत जरासच कापते.
का
हुं.
पाहू आता उद्या
हो
मग बारकी
बारकी टाग आहे म्हण लागली शनिवारी म म्हणला बहीनचा फोन आला होता म्हणे.
हम
वहिणी म्हणला शनिवारी जाऊ कपडे घ्यायले.
बापा बापा शनिवारी
हो.
मग आपण तिच्या आगोदराच जायचं ना आपल्याला
आपल्या शनिवारी कपडे घ मला साडी घ्याय शनिवारी रविवारी कपडे शनिवारची कपडे घेऊ.
शनिवार वापस घरी यायचं.
हाय तिथच राहायचं मुक्कामी.
हो तिथेही शनिवारी थांबलो तरी मग काय रविवारी जायचं काय?
अ रविवारी कपडे घ्यायचे आणि घरी यायच.
म्हणजे या या रविवारी नाही का?
नाही ना पुढाच्या रईवारी देवाला ना.
असं असं असं मग काय हारकत नाही.
हो ना.
सोमवारी बघायचं यायच काय?
हा, हा
म आताची आजची पंधरा
आपल्याला आता आपल्या बरोबर
हा
आठ दिवसान पंचवीस तारखे जायचं आपल्याले
अस, अस
पंचवीस नाही चोवीसलाच जायचं. म्हणजे उद्या आठ दिवसान शुक्र
हा उद्याच शुक्रवारी आहे ना?
हम्
बराबर पुढच्या शुक्रवारी जायच म्हणजे शनिवारी कपडे घ्यायचे म्हणे ना
हा शनिवारी कपडेे, साडया घ्यायच्या ना म्हनू लागले आता पैसे नाहीत. बघा नाही झाल संध्याकाळी बरोब
बरोबर म्हणे प्रहानच्या पप्पाना कपडे घ्याय नवी रुल्बी हा ना हाजार दोन हाजार रुपये दोघे म्हणे कांताआईला साडी घ्यायसाठी दिले. साडी
काता मामीला घ्यायला.
एक हजार
एकच हजार दिले का?
आणि एक हजार राहणार बला नाही
निर्बद काखली.
हो
कोण दिले?
म्हणजे त्याच्या साड्याचे डेले बारकेच्या घबरून लगीचे दोन हजार अमा वागळून देले. अ म्हणे बर लाग रल दिले म्ह मी दड हजार रुपये.
बस झालं म्हणे एवढेच दिणे म्हणे पैसे जास्त काय दिले नाही का नाही म्हणे मग तेवढे गेले म्हनल तरी बी त्याने सहा हजार दिले पण कपडे घ्यायला त्याच्यात एक हजार खर्च झाले. पाच हजार आहे पाच हजारात दोघी बहिनीच्या आडी सा सातार पाण्या आमला तरी हो नाही का?
हो
हंगा घ्यायचा घेणारे बा घेत प ते महागाचीय. ए खास य त्यायच का घय महागाच्या महागाची ती बी घेऊ शकते ते संध्याकाळी घेऊ शकतात पंटाची बायको घेऊ शकते तेी सुखेश येऊ शकते नाही का मला ददा अस वाटायला म्हणून पण छोट किती का महागा नाही
हम्
छोटी किती महागाची खेती नाही का
हो
बसली की तुमच्यासोबत येतो आपण जाऊ शकत पण पास वाटाला लागले बाबा इतका महागा महागा सा आणि आपण कायच करा
प्रयस्कररा मब
हो काण हम्
नाही तर पैसे आणले होर तेरा हजार रुपये काढून
हा
वीस मधले तिरा काढली तर बँकचे डेटा भरायला दिेली तीन हजार ह हम हो ह हो हा कोण कस कारा अ लू आहे न चालू आहे पणच आप मध्ये येरी का तू ऐकू तु मला गला हॅलो हॅलो हॅलो अ मिरीट पडाले का? हा हॅलो! हॅलो! हॅलो! कसं खावसं वाटतं तुला? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हो हो हॅलो हो ब हॅलो हम हम कष हो ढीगभर पडलाय हॅलो! हम् ह ह चल अस असतं हॅलो! हॅलो बोला हॅलो! हॅलो! हॅलो! हेलॉ! हॅलो! हम्म हम्म नमस्कार जी हॅलो! एक मिनिट थांबा.